हॅलो
हॅलो
हा बोला काय चालु आहे
काही नाही ओ ताई तुमचे फोन आले होते की नाही मी तुम्हाला सांगितल ना वाटते तुझ्याजवळ दोन मोबाईल आहे
हो हो
तर त्याच्यामुळे माझा याच्यावर कॉल व्यस्त असे ना
हो ना मी लावल होत तेव्हा म्हणजे तुम्ही रिसिव्ह नाही केला तुमचा कॉल चालु असेल दुसरा मग
ह माझ सीम दुसरीे कडे हा ब आता माझ्या नंबर वर मी तुमच्या सर तरी सोबत बोलत आहे पण माझ्या ह्याच्यावर दुसऱ्य त्यायचा फोन आलेला आहे माझ सिम दुसऱ्याच्यात आहे माझ कार्या ऍप दुसऱ्या मोबाईलवर आहे
ऍप दुसऱ्या याच्यावर आहे
हा पण नंबर तुमचा नंबर तोच आहे
हां ऍप दुसऱ्या याच्यावर हा अस झाल ते ह आता माझे याच्यावर त्या ताईचा फोन आला म्हणुन ते तुमचे रिसिव्ह केल्या नाही
हो ना हो ना
हो, मला असं वाटतं आपलं एक वेळा बोलणं झालं त मी सांगितलं होतं तुम्हाला असं वाटलं, असं ह्या ताई म्हणतील मी पाहि ना माझे फोन नाही रिसीव्ह करू राहिली आताही पण तुमच्या देखता फोन वाजला ना. अं समज असं हे होतय ते
हाव ना, हाव ना ते म्हणजे आता येतचं आहेत ना कॉल, याच्यावर पण येतात म्हणजे चालू कॉल मध्ये पण येतातच ना.
हा हा
झालं काय चहा?
तुमचा झाला की नही? चहा पाणी बाकी ये, थोडं धुनं बाकी ये एक पण मि म्हणटला आज एक करून घ्या माझा मुलगा झोपलेला आहे. होय ना उद्या पर्यंतच ना हे.
हो म्हणतात ना उद्यापर्यंतच आहे म्हणून
हा म्हणून मग मी असं ऐकलं म्हणून मग याच्यावरच लागलेली ये. म्हटलं कसंही माझे दहाच कॉल झालेत ना.
म्हणून म्हटलं मग हाव काय आता समज मी तुम्हाला करीन, त म्हणून त्याच्यासाठी धावपळ सुरू आहे, आणखी माझं धुन बाकी आहे.
हाव ना, हाव ना.
हा तेच तर
उद्या पर्यंत झाले पाहिजेत मग
हाव ना आता एकसारखं न ते कसं आपण क, करतो की नाही तर कोणाला वेळच नही नसते. पण कधी आपल्याला वेळ असते, तर समजं समोरच्याला वेळ नसते. जेव्हा म्हणजे आपल्या घरी कोणी येऊन जाते तेव्हा आपल्याला वेळ नसते.
हा बरोबर आहे असंच होते ना ते.
हम् एक त काम लागले
मी पण दुपारून म्हणजे खूप जणांला ट्राय केला, पण सर्व व्यस्तच होते दु दुपारुन कॉल केलं तेव्हा.
हो ना, आता ते माहित पडल्याच्यान सगळे बिझी लागलेले आहेत म.
हो -हो,
हम्,
अच्छा, पाऊस चालू आहेकी बंद आहे मग आता?
आता सुरू झाला होता, पण आता पंधरा, वीस मिनिटं झाले बंद झाला. म्हणजे याच्या आधी एक कॉल आला होता मला, तर त्याच्यावर आवाजच नव्हता तेव्हा चांगला पाऊस आला.
हाव ना,
दहा, पंधरा मिनिटे येते अजून बंद पडते, अजून अर्धा एक तास असं थोडस बारीक -बारीक सुरू राहते.
हो -हो, काम चालू राहिले मग आता बाकी येत नही.
हो पुढे धुनं बाकी आहेत आणखी या पावसाच्या ना कशे कपडे उरले
हाव ना,
हस् बाकि काय?
हा, ना. हां.
उठला वाटते तुमचा मुलगा, आवाज येत आहे. मुलगीय. हो का.
हां. हां
माझा मुलगा झोपलेला आहे, म्हणून आता उटला की बैल दिसते, मोबाईल मागते.
हो काय.
ह मग झोपल्या, आता कॉल करू ना आपलं.
त्याला मोबाईलच पाहिजे. हा हो.
हम्म ते तर आहेच.
खूप रडत आहे. रडत आहे की कल्ला करू राहिली.
हॅलो.
हॅलो, हा, हा.
आवाज नाही येतेय काय.
हा, हे नेटवर्क प्रॉब्लेम होते ना. कधी आवाज येते, कधी येत नाही. एक तर आता सध्याच ऑनलाईन सगळेच
हां.
त्याच्यामुळे हे ऍपमध्ये थोडस हे होते ना.
हो, हो.
तुमचा झाला की लगेच मी करते.
हो हो चालते, हा हा चालते ना.
हाव, तुमचा दुसराच कॉल आहे ना मला हा. हाव येतय. तुमचा दुसरा कॉल आहे की नाही मला.
हो.
तर मग एका व्यक्तीला पाच चालतात, तर तुम्ही मला करा. परत मग मी तुम्हाला करते आता, म्हणजे दोन दोन कॉल होऊन जातात आपले.
हो हो चालते ना, चालते ना. तुमचे दोन झालेले आहे वाटते मला कॉल.
दोन नंबर दिसते. नंबर दिसतेस म्हटलं कॉलमध्ये.
हो हो, हा नंबर दिसते.
तिथं नंबर दिसते ना प्रत्येकाचा.
हाव, दिसते ना नंबर. किती झाले तर ते सांगते. हा, बोला ना हॅलो.
हा किती झाले तर सांगशील, हॅलो
हा बोला ना आवाज येत नाहीय काय, हॅलो.
हा, येतय.
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हां येतं आहे नां आवांज
हांव येते हॅलो
कंट नकां करूं फक्तं हॅलो हां ते कसं ते नेटवर्क मुळे नेटवर्क मुळे आवांज कमी जास्तं होतं
नाहीं आणि तसंही नेटवर्क असो किंवा नसो दहा मिनिटे म्हणजे दहा मिनिटं झाल्याशिवाय बंद नाहीं करतं
हां तेचं नं मगं नाहीं कांहीं कांहीं बायां कायं करतांत दोन तीनं मिनिटं चं बोलतांत हो हो बरोबर आहे ते नाहीं मी त्यां एकां ताईला कॉल केलां नां
जरं हां
तरं त्यां ताईने फक्तं तीनं मिनिटंच बोलल्यां त्यां आणि ठेवूंन दिला मी म्हटलं दहा मिनिटं बोलां त्यां म्हणतं नाहीं माझ्यांजवळं एवढां वेळं नाहीं म्हणतं तीनं चं मिनिटं बोलल्यांय फक्तं
जवळंपास जशी अपेक्षा आहे तशी मलांही तुमच्यांकडूंन आहेसं नां
नाहींतरं कायं बरोबर आहे आंता तुम्हीं जेवढं बोलसांल तेवढं मी बोलेन तुमच्यांसोबतं
तेचं म्हणतं आहे हां मंग कशांला हे करायचं बरं अचांनक झालं कायं आंता आपणं यां ग्रुपमध्यें किती आंता किती वेळां येते आंता परंत हां दुसऱ्यांदा ग्रुप समजं हे ऍप आंला आपल्यांला म्हणजे हे पूर्ण करांयला आंला पणं अजूंन येईन तरं मंग कायं समजं ग्रूपमध्यें शांम परे नां
नाहीं नाहीं सर्वांचं कामं पडतेचं एकमेकांसोबतं नाहीं
आणि ग्रुपमध्यें कधीं पडूं शकते नां आंता हां ऍप घेतलेलं आहे आपणं तरं
हो हो कधीं कोणंता टांस्क येईल ते सांगतात
जेतं नाहीं म्हणूंन आंज नाहीं उद्यां तरं यां व्यक्तीचं नांव लक्षांत राहतेस नां
हो बरोबर आहे
जसं असं म्हणूंन राहिली मी म्हणूंन कशांला कांहीं हे करायचं आपल्यांकडूंन मस्तं
नाहीं नाहीं सगळ्यांचं म्हणजे नुकसांन नाहीं झालं पाहिजे कोणाचं असंच
हां तेचं म्हणतं आहे बरं आंज होईल ताई असं समजं गोष्ट पणं उद्यां तरं आंज आंजचा दिवसं भाघूंन जाईल पणं सेकंड टाईम जरं ऍप आलं हे नां असेच जरं क्वेश्चन आले.
तरं मंग गरजं त्यां मंग त्यांच्या कशांला असं करायचं आणि एक ऍपच्या बाहेर चालतं नाहीं नां हे ऍपमधलेच पाहिजेत नां एक मुद्द्यांची गोष्ट अशी आहे नां
बाहेर
असं करूं नये कोणी अंसू दे म्हणून तुमचे दहा मिनिट झाल्याशिवाय मी फोनच कट करणार नाही.
हा मी तेच म्हटलं. आवाज नाही आला तरी पण दहा मिनटं कॉल कट नका करू असं म्हणत
हा ते तसं मी म्हणजे आता मी स्वतःहून माझेच कॉल उचललेने गेले. मी समोरच्या व्यक्तीचे कॉल उचलले. पण माझीच त्यांनी कॉलनी उचलली तर माझी झिरो म्हणजे झिरोच दाखवलं पण मी त्यांना कधी नाही म्हंट लं. की ताई तुम्ही माझं असं केलं की तसं केलं.
ते नेटवर्क मुळे होते ना. असं कट नाही करत लागलं असतं कोणी मधत पण नेटवर्क मुळे होऊ शकते ते.
अरे मला कॉल येऊन गेला. आता म्हणजे आमचेच तिथले मला कॉल येऊन गेला. मी त्यांच्या संग बोलले अन् मी त्यांना रि - रिटर्न कॉल केला. तर त्यांनी माझा रिस रिसीव्ह नाही केला म्हणतात. कटल मी तिकडे त्यांच्या जवळ गेलतीन तू उचलल्यास नाही गेला. हा मान्य आहे. उचलल्या नसेल गेला कारण नेटवर्क प्रॉब्लेम होऊ शकते.
हो हो
आपण काही असं म्हणत नाही पण जसं अपेक्षा प्रत्येकाला राहते ना?
हो बरोबर हाय. त्याच्यासाठीच तर एवढे सगळेजण हे करू राहिले ना?
तर त्याच निमित्ताने आप स आपलं बोलणं होऊन राहिलं नाही तर कोण कुठं जायला बसलं.
नाही नाही.
आता जरागभऱ्याचा विषय जर केला तुम्ही मला ओळखत नाही. मी तुम्हाला ओळखत नाही. फक्त एवढं बोलत आहे.
हा बरोबर आहे नाहीत काय? ना तुम्ही मला बघितलं ना मी तुम्हाला बघितलं. असं आहे हम्म.
ती की नाही येत
बोलून घ्या. बोलायला भेटते तर. तसंच आहे ना मग आता? हम्म.
हा. बाकी झालेय का काम? झाडझुड वगैरे बाकी असेल? हॅलो.
हॅलो ह सांग. सेकंद पोन रे
हा म्हटलं. हा हा हा.
किती मिनिटं झालेत?
थोडेच बाकी आहेत आता. हम्म. हा. झाडझूड झाली काय म्हटलं की बाकी आहे?
नाही. जाडजूड आम्ही दोघी आहो ना? तर मग ताईची झाडजुड आहे. आता संध्याकाळचा स्वयंपाक माझा आहे. तर मग म्हटलं माझं धुण बा की आणखी बाबाच मग म्हटलं मुलगाही उठते मग मुलाला पाहिलेही जाते. धुणही धुतल्या जाते. पण हे मोबाईल दिसला. कि तू उठल्याबरोबर मोबाईल वरच धावून पडते.
हाव ना?
हा म्हणून मग त्याच्या झोपीच्या टाइमात करून घ्यायचं मग आपला लागलं तर त्याच्या आयच्यात मग त्याचे पप्पा पायत्यात त्याला.
हा हा. हा ठीक आहे मंग ताई.
हॅलो.
हा कर म्हटल मला ना.
हो, हो, करा ना.